ए शालू
हॅलो
ह
हॅलो!
हॅलो! हा आता येतोय बघा तुमचा आवाज?
हम हम
काय करताय? जेऊनच बघा बसलेलो.
हा हा हा
मग तुमच्या गावाकडच बेंदुर आहे नाओ.
गावाकडच बेंदुर गावाकड आम्ही इकडं हाय-
इथे करत नाही काय.
इथे नाही गेला बेंदुर.
होय होय.
आता नाही आता ह्यो गावाकडले. तिकड आमचं आमच्या एक माह्यारचा म्हणायचा.
हा हा, मग तुम्ही जाणार नाही का?
नाही नाही.
बर बर बोलू
बोलु हाय आत.
हा हा
झोपलेली नाही. पोर हायतकी एक आहे टीव्हीला एक हाय गोलुच्या पाटी माग.
हम् हम्म हम ते मुद्रा रिझर्टच काय बघायला गेलेली ते काय झालं?
काय नाही मुद्राच काय सरासनी फोन लावली ती, तिनि सांगितले दोनशे अठरा पडले म्हणून,
हा तेवढंच माहिती आहे काय फक्त?
होय तेवढंच माहितीय आता, काय एक एक महिन्यानंतर म्हणाल तर समजणार ते,
हा.
नंबरात बसली का नाही ते,
हाहा
बघू आता.
हो ह सगळं आवरून चं बसलाय.
आं.
सगळं आवरून चं.
आवरूनच बसलोय बघ.
हा हा हा. कसला आवाज येतोय.
फोन यायलाय कोणाचा तर.
हा हा.
ह.
मग तुम्ही चकल्या कशा, करताय जरा सांगाल.
चकल्या व्हय, हरभराडाळ भाजायची. आणि त्यात, आपण कांदा पोह करतोय ते. पोहे जरा घालायचं.
हां.
उडीत डाळ थोडी घालायची भाजून.
हा.
भाजून म्हणजे, अशी जास्तं नाही कडक दळावी म्ह म्हणून या हवेतन आता, गार मऊ असते नी त्यामुळं. ह साधारण गरम करायची म्हणजे, जरा कडक झाली की दळायसाठी.
हा मग दळते चांगली.
हम्म. अ ही चण्याची म्हणजे, आपण एक काबुले फुटान असते ते.
हा.
तेची, तेची डाळ थोडी घालायची.
हा हा हा. त्याने काय हो
त्यांन खुसखुशीत चांगल्या होत्यात.
त्या डाळीने.
आणि जिरं घालायचं. ओवा.
हा.
आणि हिंग जरा घालायचं. हिंग पावडर आपण असली तर चालतंय, हिंगाच जर खड असलं तर ते दळ तानाच टाकायचं डाळीत बारक बारक.
त्यांनी होत ते असं हे‌ अ... चिकट होत नाही ना.
नाही होतं. मग ते दळून आणायची, एकदम बारीक पण. काढायचं नाही, साधारण मोठं पीठ ठेवाय लावायच. आणि मग आणल्यावरती आपण चाळायचं.
हा.
नंतर थोडं गरम तेल करून घ्याय पराती मधी. आणि ते पीठ. चाळून झाल्यानंतर गरम तेल करून ते, पिठामध्ये मिक्स करून असे. अ आधी पिठा मंदी. थोडं साखर हे तिखट आणि मीठ हळद.
हा
आणि... पांढर तीळ असत ते
हा
ते घालायचं आणि मग ते गरम तेल वतायचं. आणि पूर्ण अशा गाठी फोडून घ्यायच्या त्या गाठी होत्या तेल वतल्यामुळे
हा.. हा.. हा
आणि मग अ.. थोडं गरम पाणी करून हे करायचं मळायचं ते
आणि मग ते चकल्या बनवायच्या क.. करायच्या साच्यात घालून.
आ.. तसं करायचं का?
ह्म्म्.. हम.. गरम पाण्यात पण घाल साचा माझा ते इस्टीलचा आहे.
हा.. हा..
तेच, हु.. साचा काय कुठला पण वापरला चालतोय त्याला काय साच्याला काय कुठला वापरला काय प्रॉब्लेम नाई.
ह्म्
पीठ महत्वाचं, चांगलं आपलं हे हो न साच्याचा काय प्रॉब्लेम नसतोय ‌.
बरं..
का आता करणार हाय काय?
नाई.. असंच म्हणलं विचारूया, विचारूया म्हणलं. कसं.. कसं करायचं.
हम्म.. हम्म.. उद्याला हाय नव भेंड
होय, उद्याच नव इथला बेंदूर आत्ता हाय हिकडं आम्ही खरं करनार नाई. ह्..
हम्म हम्म हम् ह्.. ह्..
ते पण कानवलं‌ पण करतात ना?
कानवलं पण करतात की, तिकडं हाय पद्धत आम च्या हिकडं काय नाय हिकडं आमच्याकडं फक्त पोळ्या ‌बनव गावाकडं हम्.. गावाकड तिखट चकल्या पण करत्यात गोड चकल्या कानवले
गोड चकल्या पण असतात?
व्हय
त्या कशा करायच्या?
ती कसली मुगाची का मसुराची मला पण नेमकं महेत नाई. पण ते.. अ.. डाळीच कुठल्या तरी डाळ दळून आणत्यात वाटत्यात ती मसुराची अ.. मसुराच्या डाळीचं डाळ दळून आणून ते ज्यात गुळ मिक्स करायचा त्या पिठामंदी
हा
आणि ते मळायचं आणि तेते तर ते मग चकल्या करून बैलांच्या शिंगात अं घालत्यात, गोल लहान लहान करून ‌.
हा हा, म ते खायाच्या ‌ नसत्यात काय?
खात्यात की.
हां.
खात्यात चकल्या त्या खरं, ते गोडं शिंगात त अ बैलांच्या छोट्या छोट्या होत्यात नई त्या, त्यामुळे त्या गोल चकल्या करायचं, ‌ ते हे कसं तिखट ‌ मोठमोठ्या होत्यात ‌, शिंगात्नी लहान अन बैलांच्या घालायच्या म्हणून
बर बर, त्यासाठी केलेल्या असतात काय.
हम्म, त्यासाठी केलेल्या असत्यात त्या.
. बघ आता पाऊस कमी आहे
होय इथे जरा पाऊस कमी आलाय. तू उद्या कसं कसं होतंय काय माहिती.
धबधब्याला पाणी असणार आता भरपूर.
होय धबधब्याला भरपूर पाणी आहे, तर इथे पाऊस सुरू झालाय म्हणल्यावर वरती हाय तिथं पाणी भरपूर.
होय, आता बघायला पण पर्यटक आता भरपूर असतील.
होय. पर्य आधी कायच नाही सगळं असं पूर्ण प्लेनच होतं, आता सगळं व्यवस्थित आहे तिथं. हाय पाणी त्यन सुरू आहे त्याने हासते गर्दी भरपूर.
हम्म हम्म. आता तिकडलं काय लवकर काम चालू करणार नसणार.
नाही अजून, पाऊस भरपूर आहे ना तिथे, कमी झाल्याशिवाय काय करता येईल नाही.
होय.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
इथं आता काम सुरू करण्यासाठी पूर्ण ऊनच पाहिजे.
होय, त ऊनच हाय खरं.
तेच ना, ते चिरा काय उचलता येत नाही नाई.
आता भिजलेला आहे पूर्ण नाही.
होय भरपूर भिजलेला असतय, चीरत्यात त चिरा जरा पण भरपूर आहे. त्यन उचलता येत नाही.
हम्म, आता ओला झाल्यामुळे जरा उचलायच अवघडच हाय की.
होय, नाही उचलता येत ते.
हम्म हम्म.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
मग आता काय होव शेताची काम आवरली. झोपतोय की.
हां हां.
झोपतोय, आज झोपलेली नाही.
हा.
शेत आवरली आता पुर्ण.
होय सगळं झालं आज. काल शेवट केलं. नकलाच्या आधी मग भाताच चालू होतं सगळं.
हम्म हम्म हम्म. भुईमूग नाही काय?
भुईमूग आधीच टोकुन झालेलं. ते काय आमचं नाहीय न आमची नणंद हायत त्यांच नंदेच्या नंदेचं ना त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आमचे काही नाही. आम्ही काय आमच्याकडे काय नव्हतं ते आधीच झालेलं.
हम्म हम्म. मग आता काय निवांत, पाऊस मग जाई पर्यंत.
झाला का?
हम्म हम्म.
मग चहा वगैरे आता
आता चार साडेचार साडेचारला आता जेवून भांड झालीत. आता एवढ्या लवकर कुटले.
होय.
चार साडेचारला करायचा. मग संध्याळच्या जेवणाची तयारी.
होय सगळं एकदम?
हम्म.
मग मम्मीला तेनं काय फोन लावलातास काय?
नाही अजून.
नाही.
लय दिवस झाले याय नाही.
हम्म हम्म.
त लावायचा नंतर कधीतरी.
चालतंय की.
चालतंय ठेऊ मग?
हा हा.